हॅलो!
बोल की, कट का केेलीस ग?
अगं नाही कट झाला, नेटवर्क गेला असेल ग त्यामुळ कट झाला.
हा हा
नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ग म ह्याच्यामुळ लाईट वगैरे जाता त्यान.
मला वाटलं काहीतरी खा काम करायला लागलीस म्हणून कट केलीस की काय.
नाय नाय.
हम्म-हम्म तेच अग, आमच्या इकडं अग तुप अं तूपला आम्ही आता देतोय का नाई तूप तरी म्हणजे कती दीडशे रुपयांना देतोय गल्लीत आस आम्ही.
नाय आमच्या आतीनं तेच सांगत होत नव्ह ना आमच्या आतीनं एक वेळेस नेलतं ग.
हां हां
म ते ती देत होती पैसे हम्म तर म मम्मी म्हणली की त्यांच्यात ना आणलं एकदा आपण जाऊ देल नेऊ दे म्हणून मग राहूदे देल म्हणल्यावर घिऊ न पैसे त्यावेळेस ती सांगत होती अ की दोनशे रुपये एका ग्लासचं, आहे म्हणून.
हम्म-हम्म बरं झालं सांगितलेस मी मी पण दीदीला सांगतो बाहेर देणार असलीस तर दोनशे रुपये ला दे.
होय तेच ग.
घेतात अग एक-एक म्हणजे कसं इकडं म्हणजे दुसऱ्या दुसऱ्या कास्ट मधल्या पण राहत्या ना आमच्या इथं असं. त्यांनी पण घेतात, ते घरचं कस जरा वेगळंच लाग त्या बाहेरच आणलेल कणी जरा वेगळंच असते अन ते खाऊ वाटत नाही होय.
आम्हाला पण मिळतंय ना ते संघातन.
हा-हा.
कूपन वगैरे असत ना वर्षभरा वर्षात एका वर्षाला चार कुपन असतात. एक श्रीखंड, एक आम्रखंडचा अन दोन तु्पाचे.
हां-हां.
ते आम्ही तूप काही खातच नाही सोड ते. अ जरा कढवलं की जरा सुक-सुक
कडू-कडू लागते होय माझी पण मैत्री ती नाय अग तिला काय म्हटलं मी तब्येत जर वाढवायची असली तर तूप खात जा म्हटलं चांगल लाग चांगलं असत म्हटलं तूप तब्येत वाढतेती. खरं त्यांना तुपाचा वास सुद्धा सहन होत नाही ते तूप न नकोच म्हणत्याता त्या तूप, एकदा आमच्याकडन त्या घेऊन गेले एक ग्लास तूप. आणि तिन खाल्लेच नाही मी तिला म्हटलं खायच म्हटलं भाता-भातासोबत वगैरे कसं हे कळत नाही म्हटलं खाल्ल्यानंतर तू तेल चटणी खा अन भात खातेस म्हटलं तस खायच म्हंट ला
तेल चटणी खात्या व्हय आत्ताच विषय झाला आम्ही जेवाया बसवलो ग. त्या मैत्रिणी म्हणत होता तूप आणायला पाहिजे चपाती बरोबर भाजी नव्हतीव केली आज रात तीचा भात होता तो गरम केला. तोच खाल्ला.
आम्ही काय करतोय. ब आ भात आम्ही आमची मम्मी आधी काय करायची माहिेतीये काय गरम-गरम भात करायची आणि तूप
हा
आणि मग तसंच तूप सोबतच आम्ही खायच एक-एकदा नाही तर म.. मग त्याच्यामध्ये जरा चटणी टाकायची. आणि खायचं. भारी लागत ते पण.
गरम भात. पाहिजे ना...?
होय... तूप आस... गरम भात लागत.. होय. नाही गार भाता सोबत नाही चांगलं लागत ते.
म्हणूनच..
आता तर आमची दिदी दि.... सगळ्या -सगळ्या ह्याच्यामध्ये तुप वापरत्या.
म... तेच आमच्या त मम्मी पण माग लागलेली मला. काय खायला देऊ का म्हणून... म्हटलं... बघ म्हणल तूप जर आणल असलस तर लाडू वगैरे काही तर करून दे म..
होय पौष्टिक असतं हे करायचं... आता ते आमच्या दिदींन मध्यी सगं.. ते ह्याच केलतत लाडू. ते काय -काय सगळं बदाम वगैरे तेन घालून केलती बाय तिन. नाही -नाही डिंकाच न्हव.
म.. कसलं?
एक. वेगळंच केल त तिन. ते काहीतरी असतय की गं ते बारीक- बारीक असतय ब ते ह्याच्यावानी हळीव.. हळ.. हा हळीव असतय ब ते.... हळीव म्हणून काय तरीअसतय की कायतरी म्हणत्यात बाय त्याला.
राजिगिरा....
नाय-नाय.. ते दुसरंच काहीतरी हाय बाय ती कायतरी करत्या ती. अगं ते कितीला विकत्या माहिती आहे काय? करून..
मी पहिल्यांनदाच आयक... ऐकलं बाय हाळीव कसलं काय ते काय माहिती नाही बाई.
अगं ती करत्या आणि कितीला माहितीए काय बाराशे -पंधराशे रुपयाला विकत्या. लाडू. करून. तिच्याकडं ऑर्डर पण येत्याता. आता त्यांची.... त्यांची मॅडम होती.. अ.... मुंबईवरन तिनं ऑर्डर दिलती. दोन वेळा दिलती. किती दोन हजार रुपये दिलती. तिन. लाडूंचं....
म... असं काय तर केल ना... कि.... भरपूर मिळ.....
मी पण काय म्हटलं माहिती हे का...? मी माझ्या मित्राला म्हंटल. की.. मी तुम्हाला देतो म्हटलं.. लाडू... आणि हे लाडू म्हटलं सगळ्यासनी.. खायला घालायचं म्हटल. सगळ्यांना टेस्टिंगला दे म्हटलं आणि ऑर्डर घे. आणि मला दे. ऑर्डर.
हा... हा.. हा.
करून द्यायचं...
आता परती काय करत हो ती.. तेच करत होती.
तसंच करायच असत कस्टमर मिळवायचं म्हणल्यावर तसंच करायच लागतं.
होय..... ते तर हायंच सोड आता आमची मम्मी साड्यांचा बिझनेस करायची इथनं साड्या घेऊन आ... त्या गावाला जाऊन विकायची
ह भारी आहे असं काहीतरी केल्याशिवाय काय पर्याय नाही बाई.
साईड बिझनेस काय तर ठेवायचा.
हा मग तू कसला कुठला चालू करणारस?
मी मला एक ना धड भाराबर झाल्यात माझ झालं चिंध्या झाल्यात माझ्या. मला सगळंच करू वाटतय आता हे करू वाटलं कणी मग त्याच्यानंतर ते करू वाटतय आता हे. हा हे नको मग ते करूया
ह.
असं बघूया काही तर करणार खरं करणार सोड
हम्म.
कराय तर पाहिजेच
व्हय
ते आता काहीतरी आलंय बाई अशी ते फ्लावर्स तयार करतात ब ते
काय ग?
ते कशाना तर बनवतात बाई असं पायपिंग सारखं असते ते
हा.
आणि त्यान पण असं फुलं वगैरे तयार करून त्याचं तोरण वगैरे तेन तयार करून कराल्यात अगं ते लय छान वाटतय मी कालच त्याच काहीतर व्हिडिओ बघितल्यात ते भारी वाटतंय अग तुला पाठवतो मी त्याच व्हिडिओ आला का नाही मला पाठवतो मी तुला छान बनवत खर ते आमच्या दिदीनं पण शिकली शिकली आणि काय केलीच नाही पुढ ते ते ह्याच अ रंगोली मॅटचच की
हा.
तिला म्हणत होतं मी मिशोला अकाउंट करू ओपन म्हटलं
म मम्मी म्हणत होती मला तुझ ऑदर दिला का म्हणून कर कस मी नसत ऑर्डर देऊया काय म्हणत होती ग
कशाच्या?
तेच की रांगोळीच ह्याच्या
हा हो अगं चांगलंय ते आमच्या दिदीला कितीच्या काय आल्याला सुद्धा कम्प्लीट कराय नाही बघ तीन
खरं ते कसं माहित आहे का? अम. असं मी नसतो काय काय वेळेस मम्मीला टाईम नसतोय गडबड असत्या कारण त्याच्या वेळेस चालतंय ग ते
हम्म हम्म
म्हणून मम्मी
खरं चांगलंय ग ते लगेच हो होतय दोघी जण असलं का नाही पटापट पटापट होतय ते आता मीन आणि दीदीन आमच्या कितीच्या किती फुलं वगैरे तेन करून ठेवल्याला आणि ऑर्डर पण आलत्या गणपतीच्या ह्याच्यामध्ये ते तेन कसं जास्त घेतात ना ते
हम्म
त्यामुळं आणि तोरण वगैरे तेन छान दिसते त्याचं ते केल्याला
तसं कायतरी करायला पाहिजे
आता काय शिकलेला आहे कधी पण आपल्याला करायचं झालं की करायचं आपण.
नाही आमच्या लेलं हो ते शिकायला ते मग काहीतरी कोर्स होता ते चार पाच दिवस शिकायचं होतं
हा मग तेच कि आमच्या इथं पण कने आलत ते. कोर्सच आलता त्यातन शिकले त्यावेळी आपलं कॉलेज होत. म मी गेलो नव्हतो शिकायला.
हम् हम्
परत ते नथ मेकिंग चालतं. रेजिना आर्ट चं पण आलत ग आक्षे
होय मला पण श
तर होय. रेजिनआर्टच आलत अगं आणि कणी काय झालं माहिती ती दिदी काय म्हंटली की अ एक दहा दहा मेंबर तर तयार करा म्हटली रेजनआर्टला. बाळ त्यांनी सगळं हे करणार म्हणजे दहा बायका त्या मेंबर दहा मेंबर तर पाहिजेत ना शिकवायला.
हा हा हा हा.
तुला कसं शिकवणार ती खरं कोण तयारच झाली नाहीत ह्यांना काय कळतं व्हय रिजन आर्ट म्हणजे काय.
म नाही म्हणाल्या असतील त्या.
नाही इथल्या कोण तयार मुली तेवढ्या तयार झालतो सोडं आम्ही तिघी चौघी जण खरं ति काय म्हटली तिघी चौघी नाही म्हंटली एक दहा दहा तरी पाहिजेत म्हंटले नाही तर तवा घेतले असते तर मग झाला असत जरा. त्यातंन जरा तर काय तर शिकायला भेटलं असतं.
कसं अस सोबत कोण असं असलीत ना
हम्म सोबत असले कि शिकायला काय वाटत नाही ना हम्म
तेच
बघू आता तिला विचारणार आहे त्या दिदीला एक ओळखीच्या आहे माझ्या. तिला म्हणतो म्हणजे तिला म्हणतो कुठं म्हणजे क्लास आहे काय कोल्हापुरात असं. आता त्यांच्या इथ शिकवत असलीत तर जायला काय वाटत नाही ना.
रीलल्स आता एक रीलल्स बघितली ना त्याची सगळ्या त्याच रिल्स त्यातच एकाला कोणाला तरी विचारायचं
असं मराठीमध्ये बोलून असं शिकवणाऱ्या पाहिजेत म्हे इंग्लिश पण बोलू देत इंग्लिश नाही हिंदी बोलू देत काय नाही पण इंग्लिशमध्ये काय एवढं समजत नाही ना एवढे पैसे घालायचे नाही त्यांचं इंग्लिश त्यात काही कळणार नाही काय नाही ते
होय इंग्लीश मराठी
इंग्लिश इंग्लिश सोबत आम्हाला होय हिंदी जरा येतंय बोलता
हिंदी जरा कळतंय पण ग हिंदी बोलता येतंय जरा
होय पण इंग्लिशमध्ये काय नाही आम्हाला इंग्लिश काय येत नाहीं
म तेच.
बघूया बगकी, सगळ्यांचे असे कि ती जण, किती काय-काय जण करायला लागलेत, सगळे आणि त्यांना फॅमिली सपोर्ट पण असतोया आणि मला का नच बे. मी यांच्या मावशीच्या, मुलगीला सांगाय लागलो, कर-कर म अग कसं असत बघ, जॉबला वगैरे असलं, की कसं आपण ती आता कामाला नाहीय, ती म्हणतेया पैशे आपण कुठून आणायचे? मम्मी काय म्हटलं तिला, आपण छोट्यातनच सुरुवात करूया म्हटलं, तुमच्या गावात म्हटलं, तुझ्या व्हॉट्सअप करून, मम्मीच्या व्हॉट्सअपला, मावशीच्या व्हॉट्सअपला, तिने लावलीस की, म्हटलं मेंबर गोळा होत्यातच म्हटलं, जश-जशा ऑर्डर या वाढत जातील, म्हटलं इन्व्हेस्टमेंट पण होतेच की, आपली त्यातनं.
होता क, ब बघ केलं त सगळं
बघूया आता, होया, कुणाच्या काय ना हेला परत, काय करत बसायचं नही, स्वतःच करत बसायचं, आता मी केस करणार ये, मा भाऊ म्हटला मला
हम्म.
कि गांधीनगर मधन जाऊन आपण, घेऊन येऊया.
म.
अन करूया, पाप्पांच्या माघारीच करायचं सगळं, काय करायचंय ते.
का, पप्पा करून देत नाहीत ओ?
नाही अ ग, त्यांनाच नाही ओ, त्यांनीच म्हणतात की, असं हेच करायचं.
तचं पण म्हणणं बर बर ना, ते काय म्हणण आ, एवढं पण ते हे, असल करते, आपलं.
सरकार, अगं खरं एवढं म्हणत्यात खरं, बाहेर जाण्याचं काही माहिती नाही, एवढं म्हण, हे करून का पेन आता आमच्या पप्पाच असं फ काय जासं हे नाय, आता एक-एक, जे बिझनेस करतात, त्यांच कसं असतय माहिती का? एकदा त्यांचा, सेट लागला की, कसं त्यांनी निवांत अई, बसून खाऊ शकतात, कुणाला तर कामावर लावायचं, पैसा आपआप येतोय.
हो, ते तर हाये, सोड.
आणि हे कसं असतंय, स्वत पण तिथ म्हातार